हॅलो हो येतोय. तुम्हाला माझा आवाज येतोय?
हो येतोय कसे आहात?
मजेत तुम्ही कशे?
मी पण खूप मस्त आहे. तर आज आपण मतदानाचे महत्त्व या विषयावर चर्चा करूया.
हम्म. हा खूप महत्त्वाचा विषय आहे.
कारण मतदान
हो कारण म मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचे आजकाल कर्तव्यच आहे. आणि प्रत्येक नागरिकाने हा म्हणजे समजून घ्यावा असा काय म्हणजे अत्यंत महत्त्वाचा विषय आज आप ण या गोष्टीवर चर्चा करूयात तर म्हणजे तुम्हाला काय वाटत? त्या की सर्वप्रथम म्हणजे मतदान म्हणजे नेमकं काय आहे?
मतदान म्हणजे जे स्वतःचं मत आपण आता जे सरकार असणार जे आपली अडचणी किंवा आपले जे प्रॉब्लेम्स असतात ते सॉल्व करून घेत असतात. आपण त्यांनाच मत देनार जे आपल्यासाठी आपलं चांगल्याचा विचार करत असणार आपण त्यांनाच मत देणार जे लोक आपल्यासाठी काहीच विचार करत नाही. जे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी अ उभं राहण्यासाठी प्रयत्न करतात आपण त्यांना मत नाही द्यायचं.
हो बरोबर आहे कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये नागरिकांनी आपल्या प्रतिनिधीची निवड करण्यासाठी दिलेला एक मत ताचा अधिकार म्हणजे हे एक प्रकारच मतदान आहे कारण मतदान हा प्रत्येक नागरिक चा मुलभूत आणि लोकशाही अधिकार आहे भारतात आता अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला आपण पाहतो की मतदान करण्याचा अधिकार आहे. आणि ते करतात पण मतदान.
बरोबर.
आणि काही लोक त्याच्यामध्ये असे पण म्हणतात की माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे मग याबद्दल तुमचे काय मत आहे की एका व्यक्तीने जर मतदान नाही केलं. तर किंवा केलं एक मतदान तर त्यांना काय अस फरक पडेल.
बरोबर. आपण विचार करतो का मी, मी मतदान नाही केलं तर त्याच मग काय होणार? आपण असं विचार करतो आपणच हा विचार करतो पण असं नसतं. जगातले किती तरी लोक असतात जे असाच विचार करतात जर काही नाही केलं तर त्याच काय होणार? मग त्याचं दुसरं काहीच नाही तर आपण आपलीच नुकसानी करून घेतोय. कारण आपण मत देणार नाही तर सरकार निवडले जात त सरकार निवडले जाणार नाही तर ते आपल्या अडचणी ऐकून घेणार. आणि जर पधती आपल्यावरची नाही पण आपलेच प्रॉब्लेम सौल्व होणार.
बरोबर आहे, आणि कसं हे, हम्. बरोबर आहे, आणि अनेक निवडणुकामध्ये कसं आहे काही मोज किं मतांनी पण निकाल बदलले आहेत, अ असं एक प्रत्येक म्हणजे मतमौल्यवान असते आपलं स्वतःच मत दिलं, आपण मतदान केल नाही. योग्य प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार जे आपल्याला स्वतःला असतो तो आपण गमावतो, मतदान ना केल्यामुळे. मतदान हा केवळ एक अधिकार नाही तर कसा आहे ते एक महत्त्वाची एक आपली जबाबदारी आहे. आणि एक भारतीय नागरिक म्हणून आपल्याला मतदान करण्याचा हक्क जो दिलेला आहे तो आपण केला पाहिजे असं मला वाटतं.
बरोबर.
आपण ज त नाही कर आप तग कर मग सरकार कशी निवडले जाणार हे आपलेच जन आपल्या.
बरोबर आहे.
पण सरकारची पण ही जबाबदारी आहे की त्यांनी नागरिकाचं आपण त्यांना आपण आपल्या विश्वासावर त्यांना निवडून घेतो. तर त्यांचं पण कर्तव्य बनतात ते आपले प्रॉब्लेम्स अडच्याणी सगळ सॉल्व्ह करायला पाहिजे.
बरोबर आहे. आणि कस आहे लोकांनी मतदान करण्यापूर्वी उमेदवाराची पण माहिती घेतली पाहिजे. कारण उमेदवाराचा स्वभाव, कामगिरी, प्रामाणिकपणा, शिक्षण म्हणा किंवा त्याच जे समाजासाठी केलेले पूर्वीचे काही कार्य असतात त्यांचा विचार करून पण मतदान करणं हे खूप आवश्यक आहे. जर तो पूर्वी काही कामच केला नाही आपण त्याला जर परत मतदान दिले तर मग तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये जरी निवडून आला तरी तो आपल्यासाठी काहीच करणार नाही हे उघडच असतं ना त्या ठिकाणी.
बर.
कारण मतदानामध्ये काही जात, धर्म हे कधीच नसतो की तुम्ही या जात तिचे म्हणून मतदान नाही करणार किंवा तुम्ही आहात म्हणून करा असं काहीच बंधनच नसतं मतदान करणं.
मतदान हे कर्तव्य आहे तेंचा. कर्तव्य आहे आणि प्रत्येक भारतीला गेलेला हा एक स्वतंत्र अधिकारा.
बरोबर आहे मतदान नेहमी कशावर विक कास प्रामाणिकपणा आणि जनहित लक्षात घेऊनच केलं तर त्याचा फायदा पण होतो ना. नला
हो. आपण मतदान म ब जात धर्म बघून नाही तर एक भारतीय म्हणून घेतो च कारण अ आपल्या भारती आपण बोलू शकतो का खूपच जातीचे लोक आपल्याच भारतातात आहे की जसे पंजाबी, सीख वगैरा. गुजराती म महाराष्ट्रीयन लोक नंतर अशे अ खूप लोक आहेत जे वेगळ्या वेगळ्या विविध जातीचे लोक पण आपण त्यांना विविध जातीचे लोक नाही तर भारतीय म्हणून त्यांना प्रोत्साह करू का आपण? काण केलं पाहिजे?
बरोबर आहे आता काही लोक अशे असतात की जे मतदाना दिवशी सुट्टी दिली जाते तर काही लोक मतदान करण्यात च्या ऐवजी फिरायला जातात फॅमिली सोबत म्हणा मित्रांसोबत किंवा इतरत कुणातरी ठिकाणी जे कि मतदान करायचं ते टोटली सोडून देतात. आणि दुसरीकडे जातात तर हे एक प्रकार चुकीचं आहे. कारण मदाचा मतदानाचा दिवस हा आपला लोकशाहीचा उत्सव असतो. ग्रामीण भागात आणि शहरांमध्ये मतदानाबाबत खूप फरक असतो काही फरक जाणवतो म्हणजे काही ठिकाणी जागरूकता वाढली. आहे अजून अनेक लोक आहेत जे की नागरिक मतदान करत नाहीत. खेडेगावात असू द्या शहरामध्ये असू द्या कारण अजूनही आहेत असे काही लोक की जे की मतदान करतच नाही त्याने कोणत्याही निवडणुकीला कधीच मतदान करत नाही. तर मला असं वाटतं की त्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान केलं पाहिजे.
करू.
तो तुमचा अधिकार आहे तो तुम्ही केलाच पाहिजे सरकारने तुम्हाला अधिकार दिलय. तुम्ही अठरा प्लस झाले म्हटल्यानंतर तुम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्यानी
बरोबर.
आणि अ योवकांची पण भूमिका यामध्ये अ सर्वप्रथम म्हणलं तर कसं आहे स्वतः मतदान करावे. इतरांनाही मतदानासाठी त्यांनी पण प्रेरित केलं पाहिजे.
बरोबर. आपण त्यांना प्रेरित करू तर ते अ अजून काही लोकांना सांगतील त्यांच्यामुळं अजून काही लोकांना माहिती पडेल. का याचं महत्त्व काय आहे तर तेही मतदानसाठी तयार होणार.
हो बरोबर आहे आता काही ठिकाणी महिलांच्या मतदानाबद्द ल पण म्हणजे कसं असतं महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान सहभागी व्हाव त्यांचा पण सहभाग हा लोकशाही आणि अधिक मजबूत करतो आता काही ठिकाणी असा अस तकी महिलांना म्हणजे घराच्या बाहेर मतदानासाठी पण काही ठिकाणी येऊ देत नाही किंवा आलं तर मग ते प्रेशर असतं की तू यालाच यालाच मतदान करा किंवा तुम्ही यांनाच करा तरच ठीक काही अस वगैरे तर हे एक प्रकारच जे बर्डन असत ते नसू नये अस मला वाटत.
हम्म
कारण माणसाला हा मतदानाचा स्व स्वतःला अधिकार आहे ना.
बरोबर स्वतःचा अधिकारा आहे. त्या त्यावर दुसऱ्याच कोणावर कोणाच्या याच प्रेशरमध्ये येेऊन आपण तो आपला स्वतःचा अधिकार जाऊ नाही द्यायचा हे माझ मत आहे.
हो बरोबर आहे. आणि मतदानामुळे कस असत देशाच्या विकासावर पण परिणाम होतो. योग्य ने ते निवडले तर चांगले प्रशासन मिळते. विकासाची पण काम योग्य रीतीन योग्य पद्धत नी होत्या. रोजगार मिळतो शिक्षण म्हणा आरोग्य किंवा एक सुरक्षितता ही जी असते. ती योग्य प्रकारे एक चालना मिळते न चांगला जर आपण योग्य नेतृत्व करणारा जर निवडून आणल तर आपण्याला या गोष्टीचा फायदा होत असतो.
बर.
आणि मतदान नाही केल तर कस असत मग अयोग्य प्रतिनिधी निवडला जाऊ शकतो मग त्यानंतर. तक्रार होते आणि तो काही काम करत नाही. किंवा आपली कधी हेल्प करत नाही कुठच, आपणाला काही कामही करू देत नाही किंवा तो काही तक्रारही कुठ.. तो करु दे नाही त्याचा का उपयोग पण होत नाही त्याच्यामुळे प्रत्येक मतदानला मतदान कर.. करणारा मतदारानी अस म्हणजे विचार केला पाहिजे की हा व्यक्ती निवडून आल्यानंतर आपली काही हेल्प करू शकतो का किंवा आपल्या माणसांसाठी काही करू शकतो. तो का तो? हे लक्षात घेतलं पाहिजे.
आणि सगळ्यात मोठी जर तरी व्यवस्था करायला पा माझ मत आहे. जे पण आताच सरकार निवडून येतील आपण त्यांना एवढी विनंती करू शकतो का त्यांनी आताचे जे अ पोरींवर अत्याचार होतोय याच्यावर काही स्टँड घ्यायचा.
हो हो बरोबर आहे. आता निवडणूक आयोगाची बरोबर आहे.
ह
आता कस आहे निवडणूक आयोगाची म्हणजे जनजागृती किंवा अस एक तर एखादी भूमिका असते. जी की निवडणूक मुक्त मना निष्पाप आणि शांततेत पार पाडायची यांची ती भूमिका असते ना त्या ठिकाणी आणि म.. ज्ञानाबद्दल जनजागृती पण करणे त्यांना गरजेचं असत कारण.. त्या ठिकाणी भांडण होऊ नये किंवा कोणी कोणाला काही म्हणू नये. वादविवाद पण होतात मतदानाच्या ठिकाणी भरपूर वादविवाद होतात आपण ऐकतो पण आजकाल की इथ अस झाल. तिथ तस झाल. तर ते होऊ न देण हे पण खूप महत्त्वाच आहे आजकाल.
बरोबर.
आणि शाळा महाविद्यालय म्हणा किंवा सोशल मीडिया रॅली, या विविध मोहिमाद्वारे पण जनजागृती करता येते.
बरोबर
आणि जे पहिल्यांदा मतदान करतात म्हणजे त्या तरुणांना असा काय संदेश देता येईल आप आला की तुम्ही कसं मतदान करा. विचारपूर्वक मतदान करा आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अ योग्य योगदान द्या असं आपण म्हणू शकतो जे नवीन मध्ये मतदान फर्स्ट टाइम करणार असतात त्यांना आपण सांगू शकतो.
हा.
चला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद.